अव आवाज
हा येतो येतो बोला की,
ह ह काय कराल्यास?
काय नाही बाळाला आता झोपवलं. आणि तुमच्या सोबतच कॉलवर बोल, बोलत आहे. मग, माझं मराठी ट्रान्सलेशनच पण. पूर्ण झालं व तरर ते आता उघडत नाही आहे. म्ह म्हज. काय माहिती नाही आता म्हणजे हे झालं असेल बहुतेक काम.
हम्म हम्म.
त्यांनी बंदच केला आहे आता-
हा हा.
आता आम्हाला कोणता टास्क नाही.
नाही का?
नाही नाही.
हम हम काय चाललंय मग निवांत?
हो पाऊस नाही त्यामुळे निवांतच.
हो होय पाऊस नाही त्यामुळे निवांतच. शेत पूर्ण वाळालय, ऊस, भात.
हो, आमच्याकडे ऊस आमच्याकड ऊस नसतो. फक्त भाात, नाचणं, भुईमूग. एवढंच असत.
हो का, आमच्याकडे नाही भुई आमच्याकड उस असतो. तो सगळं बाकी असतं भात, भुईमुग, नाचना, ज्वारी. आमच्याकड असत.
हम हम.
काय मग निवांत. जेवला का?
होय होय, जेऊनच तुम्ही?
आम्ही जेवलो सकाळी दहा नंतर आम्ही जेवतो.
मग भारी आहे, मी बा मी आज नाही खाला भात. फक्त बाळाला एक कोर भाकरी घेतली होती त्यातली त्यान थोडी खाली. आणि मी थोडी खाल्ली तेवढ्यावरच तो पण झोपला आहे आणि मी पण. झोपले आहे रात्री बाळ झोपलं नव्हतं ना.
ह का आजारी होतं का?
होय होय त्यामुळे जरा झोपली होते.
आमचं पण बाळ सेलिब्रेशन आमच्या बाळाचं झालंय हो आता परवा. त्या आजारी परवा रात्री पडलय आजरी, खूप माणस होती तो सेलिब्रेशन ला
हो त्यामुळ ते कस दहा घरची दहा माणस.
होय कुणाची नजर कशी असते काय सांगता येत नाही.
होय. असो.
दृष्ट काढली का?
काढली की दृष्ट काढली. सगळं केलं पण छान वाटत सगळीचमली इतकी.
हम्म.
सगळी जमलीत की छान वाटतं म्हटत.
होय.
ते एक मजाच वेगळे असते.
होय सगळी भेटतात.
आुमच्या गावी कोणता पण कार्यक्रम अस जो सेलिब्रेशन असो आम्ही सगळे एकत्र असतोय.
भारी वाटतेय
होय आम्हाला कसं म्हणजे सगळी असली की छान वाटतय आणि कधी असं म्हणजे एकत्र आपल्या सगळ्यांची भी नाती भीती पडत्या चर्चा होती जरा गप्पा होत्यात
होय होय.
कॉलपेक्षा रिअल मध्ये प्रत्यक्ष भेटलेलं वेगळं आणि कॉलवर बोललेलं वेगळ.
् त्यांच्यापेक्षा कलवर बोलते तर चांगलं. होय मी वर बोललेलं चांगलं. हमं
हॅलो काय ऐकू येईना वो
कॉल वर बोललेलं चांगलं म्हणतो
का हो?
ते कसे म्हणजे सगळी अ हे ला फोन लांब असतात ते फोनवर बोलतात ना आता आमच्यात संपूर्ण फॅमिली होत्या आणि एकच नंदुबाई फक्त नव्हत्या
का बाहेरगावी गेल्यात का?
हो ते देवदर्शन ला गेले आहेत.
हम्म हम्म असं एक कोणतरी या कोणतरी राहायचं चालतंय कि एवढं काय आता कधी एक नसतं एकक असतंय कधी कधी सगळीच असतात.
कसे ते पुढे होऊन कायम कोणते पण कार्यक्रम करतात.
करतात काय छान आहे.
होय
काय स्पेशल काय केल तर आज जेवणाला?
आज जेवणाला का नाही भात बटाट बटाटोची आमटी आणि फ्लावर आणि भाकरी तुम्ही काय केलं होतं? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो